हॅलो, हां काय चाललंय?
काय नाही. आता पुरणपोळी बनवली आता जेवायचं.
झाली पण बनवून का?
हो झाली, मिस्टर येऊन जेऊन गेले. जेवायला आलेले आज मग, टिफिन दिला नव्हता सकाळी त्यांना.
होय मग जेवायला घरी आलेले का? हो. जवळ हाय ऑफिस?
हां आहे म्हणजे पाच मिनिटं. अं गाडीवरून म्हणजे, पाच सात मिनिटं.
हो.
हम्म.
हम्म हं हं. ना मी पण आज पण आम्ही आज पुरणपोळी बनवली पण टिफिनला पुरणपोळी दिली.
हां हां हां.
हम्म, पण ते सगळं म द्यायला लागतंय ना. तो उलट ते घरी येऊन तय एकदा आमचं पण आहेच. कसं की घरी येऊन जेऊ जाऊ शकतात, पण त्यांना ऑफिस मधल्या पण ते त्यांचे ते मॅनेजर वगैरे, ते सिनियर्स वगैरे त्या मॅडम आहे, त्यांना खायची होती पुरणपोळी.
हं हं हं.
मग ते बोलले सगळ्यांसाठीच दे.
हम्म मग आता आमचे पण दोन घेऊन गेल ले, मित्राला खायची हाय म्हणून.
पाच पोळ्या, भात, आमटी, अळूची वडी
हम्म हम्म.
असं सगळं पॅक करून दिलं मग डब्यामधून.
आमचे आता फक्त पोळी आणि हे घेऊन गेले. आमटी.
हं हं.
हं.
मी पण सकाळी मुलाला पण पुरणपोळीच दिलेली टिफिनला आज.
तो पण बोला, मला पुरण पोळीच पाहिजे आज टिफिनला.
आवर लवकर मग. पूजा वगैरे करता की, इथे की गावी कर
हां.
अ ती बैल पोळ्याची पूजा इथे करतात की गावी?
नाही नाही इथे नाही, गावीच.
हां का.
हम्म, इथं आपली मी फक्त पुरणपोळी वगैरे करते देवाला नैवद्य.
हम्म.
एक सेकंड.
पूजा वगैरे नाही, आता इथं बै आणायला जायला लागतं मग, खोपोलीत आणायला जाय आणि कसं एकदा एकाने केली, बसं झाली घरी करता येतच ना. मग मी नाही करत, हम्म.
नागपंचमीला करते मी, नागपंचमीला नाग बनवते घरी स्वतः मातीचा आणि करते मग. तो देवाऱ्या समोर ठेवून, त्याची पूजा करते. हम्म.
ह ह ह.
आज पाऊस कसा आहे तुमच्याकडे?
हां आज सकाळपासून पाऊस होता, आता थांबलाय.
थांबलाय. हं हं हं.
इकडे आम्ही पण मी पण ते मुलाला आवडतात बैलं, त्यामुळं ते सासऱ्यांनी इथं बैल आणून ठेवलेलीच आहेत. मग ते मा तीची नसतात, का घरात असे. मग ते आपले आहेत म्हणून मग मी गावी सगळं, बाकी करतात गावीच पण आहेत म्हणून मग आपला केली पूजा ना.
अच्छा चा
हां. केली सकाळी पूजा आणि पहिलं कसं ते लोकं इथंच होते सगळे, तर आम्ही इथेच हे करायचो असं.
हम्म.
सगळे सण इथेच व्हायचे. पण करतात गाव्याला सासुबाई, पण म्हंटल्यात कर तुला तर त्याला आवडतं तर. त्याचच आता आलाय स्कूलमधून, तर ते तेच चालू हाय. त्याच्याच मागे लागलाय, काय काय बनवाय त्याची शिं गांना काय बनव, हे काय बनव. त्याचं चालू झालंय अजून
हं आमच्याकडे पण आणलेली असच गावावरून येताना तर गायब. येता येताच एक तुटलेला आणि एक व्यवस्थित आलेला तो पण परत इथं तुटला.
हां का. अ मला तर वाटतंय आमच्याकडे आहेत का नाही बघा ते खूप म्हणजे ना, खूप वर्षाचे आहेत ते.
हं हं.
आतली लाईट बंद कर जा. चार ते पा पाच वर्ष झाले असतील, जोडी आहे.
हां.
म्हणजे केलंय सासऱ्यांनी, मग दोन अशे एक पूजायसाठी आणि एक हेला खेळायसाठी असे आणलेले.
हां.
ते येताना इथं व्यवस्थित त्यांनी काय केलेलं, तो बॉक्स नसतो का याचा आपला छोटा बॉक्स त्याच्यामध्ये अशे कागद वगैरे घालून, हे करून बॅग मधून व्यवस्थित पॅ पॅक करून आणलेले.
आमच्याकडं तसं नाही ना.
त्यामुळे ते आहेत तेवढ्या आणि आम्ही आपलं रोज ते ठेवलेतच तसे ते शोसाठी ना आशा आम्ही ठेवलेतच ते.
हां हां हां, हां हां हां. चांगलं दिसतात. आम्ही पण ठेवलेला शो काचेवरती तसाच. प ते तू तुटला एक शिंग तुटलं, मग ते बरं दिसत नाही ना तुटलेलं.
हो.
हम्म. हो ना आता.
बाकी अजून? तिकडे आज आहे पाऊस?
खूप पाऊस हाय, खूप म्हणजे खूप पाऊस हाय.
हो.
खूप. आज म्हणजे पाऊस बंदच नाहीये, सकाळी चालू झालंय ना, तो बंदच नाहीये. तरी मुलांना स्कूल कसं काय, असं वाटलं सुट्टी असेल की काय. पण आहे स्कूल.
नाही इकडे आता मगासपासून अजिबात नाही, सकाळपासून होता चालू. आत्ता पूर्ण थांबलाय.
खूप तिकडं शहापूर तालुक्यात तर खूप खूप ठाणे ते ठाण्याच्या इथं ते शाह
शहापूर वगैरे हो, त्यांना जिल्हा ठाणेच येतो.
जिल्हा ठाणे येतो ना? हा, मग ते शहापूर अ ती तालुक्यात तिकडे डोळखाम म्हणून गाव आहे ना, तिथली माझी मैत्रीण नाही नाही तिथे राहते. त्यांच्यातरी इतकं तिकडं पाऊस म्हणजे पूर्ण असं भरलंय पाणी आणि ते त्यांच्या इथं वॉटर हे आहे ना धबधबा धबधब्यावर फिरायला गेलेली मुलं पाच सहा जणं
ती आता पाणी कसं आता कसं पण वाढू शकतं ना कधी पण. मग ते पाऊस पडलेला पाणी वाढलं. ती गेलीत वाहून.
अरे देवा.
त मग एक सापडला, पण तो पण म्हणजे जिवंत नव्हता मेलेलाच सापडला.
अरे देवा. ते ते माळीन गावागत पाटण गावचं ये ते एक न्यूजला ते तुम्ही बघितलं का हो?
नाही बघितले मी काही टी व्ही लावलीच नाही ना, आज हे स्वयंपाक पोरांना आणनं, सोडणं.
नाही नाही नाही काल पण ते ह्याला दाखव ते माळीन गाव कसं ढिगाऱ्याखाली एकदा गेलं ते पावसामध्ये सगळं.
हां हां हां.
तसं पाटणच्या हिथंच कुठलं तरी एक गाव आहे. ते अ असं अचानक मग ते हे घुसाय लागलं ना ते, माती माहित आहे ना ते द दरड कोसळल्यागत. मग ते पूर्ण एक घरच त्याच्या खाली हे झालंय, पण एक घर फक्त असं म्हणतायत मग काय माहित किती हे झालंय? असं न्यूज ला चाललेलं.
नाही आमच्या इथं पण एक गाव गेलंय गाव, पालीला जाताना ना म्हणजे त्या गावाचं नाव ऍक्च्युली आता मला नाही माहिती, मिस्टरांना माहिती आहे. ते अख्खं गाव गेलं होतं. पूर्ण दड ह्याच्यायाखाली, डोंगर कोसळल्यावर. मग त्याच्यानंतर मग ती काय राहिली असतील, त्या लोकांनी मग आता म्हणजे घरं बांधले आहेत तिथं.
हां ना.
ते आम्ही प पालीला जाताना ते दाखवलेलं मिस्टरांनी माझ्या.
हं हं.
हम्म. नाही पाऊस तसा खरं जास्त पण काही चांगला नसतो ना, नुकसानच करतोय ना माणसांचं.
हां ना.
मग आता? पाणी वगैरे भर
पडला तर असं पडतोय की ते मग बाढ येते आणि पूर सग पडला तर असा पडतोय, की सगळीकडे पूर सगळीकडं नुस कान शेतीचं हे, नाही तर मग अजिबातच नाही पडत आहे कुठे काय काय दुष् काळ भागामध्ये कुठे आहे पाऊस, अजिबात पाऊस नाहीये.
हां ना.
तो विदर्भामध्ये कुठे, मग तेच विदर्भ तो विदर्भच चा भाग आला ना? विदर्भामध्ये पाऊस कुठे हाय? नाही त्या लोकांना किती प्रॉब्लेम पाऊस
हम्म.
आणि जिकडे पडेल तिकडे मग काही पूर येऊन, नुसकान करून सगळं शेत तिचं, याचं, त्याचं सगळं हे होतंय.
काल कुठलं बरं ते आहे गाव दाखवलं एक न्यूजला
म्हणजे घरांमध्ये पाणी येत्या.
कुठलं तरी एकदा दाखवलं तर हा. पूर्ण पाण्याखाली आता स्वयंपाक आवरला पूर्ण म्हणलं आता. बसावं निवांत थोडा वेळ आणि मग जेवावं.
तेच काम झाल्या झाल्या, जेवण पण जात नाही ना लगेच.
तेच ना आणि काम पण आता बाकी सगळ काम राहिलंच आहे पुरणपोळीच्या स्वयक मु फक्त आत आता हा स्वयंपाक आवरलाय.
हम्म
हम्म आता. निवांत जेवायचं जेवन मग बाकीची सगळी कामं आवरायची. भेटला टाइम थोडा वेळ तर करायचा आराम मग
थकायला होतं ना पण.
हा ना. कपडेच फक्त झालेत माझी आज. कपडे मशीनला होऊन सुकायला टाकली गडबडीत ती पण मुलाला सोडायला जायच्या आधी पाच मिनिट.
नाही माझी काम झालेत तशी सगळे लादी पुुसायची बाकी म्हटले, हला स्कूल म घेऊन आले की. पुसायची, आता मी पण लादी पुसणार आणि नंतरच जेवण करणार.
हम्म जेवल्यावर परत काम करू वाटत नाही, पण काय करायचं आता माझी तर आज पडलेच सगळेच. करायला तर लागणारच आहे ती.
जेवल्यानंतर काम होतच नई.
बाकी काय आजून?
हम्म बाकी काय नाही बघा. बसलोय आता, ह्याचं काय चाललंय ते बैलांच्या शिंगण्याांसाठी काहीतरी बनवतोय. कागदाच आता काय ब आल्या आल्या हातपाय नाही धुतले का नाही ते ब आल्या आल्या ते बनवतच बसलय.
हम्म, ते हे बनवत नाही का तुमच्यावरती कणकीचं थोडस बनवतात भाजतात. त्यावरती शिंगात घालायला ते बनवलं नाही का?
नाही ना ते माझ्या लक्षातच नाही म्हनवायचं.
नाही ते बनवायचं ना असं कणीकीच्या असं गोल करायचा. हा थोडस म्हणजे वात कशी करतो तसं करून ती जोडायचं. एकमे मेकाला ते भाजायचं तव्यावर थोडस. आणि ते शिंगात अडकवायचं त्यांच्या.
हा हा हा.
हम्म.
आता काय सगळे इथून पुढे सणच सण.
हम.
आता बैल पोळा झाला की, लगेच नागपंचमी येईल.
तर श्रावण सुरू झाला की, लगेच नागपंचमी येईल रक्षाबंधन ईल.
रक्षाबंधन असणार. हम. पंधरा ऑगस्ट ची सुट्टी येते अ हेच्यामध्ये. ऑगस्ट मध्ये सुट्ट्या आहेत, पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे मुलांना. नंतर ईदची सुट्टी आहे सव्वीस तारखेला. रक्षाबंधनची सुट्टी तर. रक्षाबंधन तर फ्रायडे आलाय. मग फ्रायडे सेटरडे संडे सुट्टी ईल.
हा ना तीन दिवस सुट्ट्या येतील.
आहे सुट्टया. ऑगस्टमध्ये जरा सुट्ट्या आहेत. तिथं जुलैमध्ये आता सुट्टीच नव्हती. मुल त्यांना एक पण नव्हती जुलै मध्ये सुट्टी. मुलांना कसले च.
जूनमध्ये पण जून मध्ये एक ती मोहरमची झाली काय तरी. तीच तेच्यानंतर परत नव्हती सुट्टी.
नाही नाही. मोहरमची एकच सुट्टी त्याच्यानंतर सुट्टी नव्हती. आता ऑगस्ट मध्ये आहेत. सॅटर्डे संडे पण आलेत. आणि, अ कसं पंधरा ऑगस्ट. रक्षाबंधन आहे. ईदची तसे नागपंचमीची वगैरे काही सुट्टी नसते. गावाला सुट्टी असते. नागपंचमीची गावाला असते.
सुट्टी नसते.